चम
हॅलो
हॅलो हा नमस्कार
नमस्कार ताई सकाळीच आपलं बोलण पण झालं
ह हो हो तेच म्हटलं आता कोण ऑनलाईन आहे का बघते म्हणजे माझे दोन कॉल संपतील हा हा हा हा तर पा पाचवा कॉल माझा म्हणजे हा म्हणजेझ मी च जॉईन केलेलं ना तर मला पहिले पाच कॉल असाइन केलेले त्यांनी हा हा म्हणजे हा झाला काय मग माझं झालं हा
माझे पाच राहिले शेवटचे
अच्छा ओके हा माझा झाला का मी करतो मग तुम्ही करा
हो आणि मग ते पाच आणखीन पाच म्हणजे आता किती झाले टोटल सगळे कॉल
हा पाठुवाकॉण
हो का
हा हा हा
सकाळीच आपले दोन झाले होते ना
हा सकाळी दोन झाले ते मी एक तुम्हाला केला तो पण तिथे काउंट झाला म्हणजे तुम्ही तो उचलला नाही ना मग त्यांनी तो एक काउंट केला त्याच्यामध्ये असं झालं मग ते हा आता पाचवा झाला मग माझा अच्छा
मग परत पावनखिंड तुम्हाला येत राहतील पाच पाच
हा आपण ते ट्रान्स्क्रिप्शनचं काहीतरी बोलले ते म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं
हहा ते त्याच्यामध्ये हेच आपलं रेकॉर्डिंग वगैरे हे
ऑलाईन रेकर्डीिंग
हा म्हणजे तेच येत आपल्या असं ते फोन फ्रेंड हे ना आपलं फोनवर बोलायचं.
हा हा हा तेच असतं का?
हो ना फ्रेंडच वेगळं ते टाय आप कसं टाईप वगैरे करतो असं.
ह हा हा हा.
तस ते बोलत तस आपण टाईप करायचं. हा जेंटसचा पण ग्रुप आहेत ना असा.
हा हा जेंट्सचा पण आहे ग्रुप हो.
हम्म.
हा बाकी आज कोणता विषय घेऊया आता पुढे आपण.
कोणतां घ्यायंचां रेसिपीज
रेसिपीज हम्मं चालेलं चालेलं अ अ आता पावसाळ्यांमंध्ये कोणत्यां म्हणजे ज्यां भाज्यां येतात त्यां तुम्हीं करतां कां
अ पावसाळ्यांमंध्ये आम्हीं आमच्याकडे येतां पणं आम्हीं नाहीं आणतं जास्तं पावसाळ्यांमधल्यां भाज्यां
अच्छा म्हणजे त्यां बोलतांत नां की म्हणजे हेल्दी असतांत किंवा कायं असं
असतंच हां पणं मंग शक्यंतो कसं आणि पावसाळ्यांमंध्ये आम्हीं पालेभाजी जास्तं खातं नाहीं
हां कारणं ऍक्च्युली त्यांच्यात कांळू वगैरें पणं येतांत नां त्यामुळें ते
ते पणं असतं आणि पोटाचे वगैरें आजांर पणं पालेभाज्यांनी खूंप होतांत नां असं त्रासदांय त्रास असतं पावसाळ्यांमंध्ये कसं आपली पचनक्रिया व्यवस्थितं होतं नाहीं पावसाळ्यांमंध्ये असं आपणं कसं जास्तं हं
हो हो आणि तसं म्हणजे कडधान्यांच्या भाज्यां वगैरें तुम्हीं करतां कां
हो आणि आमचं शक्यंतो वर संध्याकांळी डाळ भात वगैरें हांच असतों आणि मंग चटणी वगैरें लोणचं पापड हेच
ओके ओके मंग तुम्हीं असं म्हणजे नाश्त्यांला वगैरें कुठंले पदार्थ करतां तुम्हीं
आम्हीं नाश्त्यांला इंडली करतों आणि मंग डोसे वगैरें हे प्रकार मंग कूंपी
हम्मं हम्मं हंम
मंग ते शिवांया असतांत ते तिखंट हो तिखंट गोंड असं दोन्हीं प्रकार करतों
अच्छा आणि मुलांच्या टिफिनला वगैरें मंग कायं वेगवेगळ्यां देतां की चपांती
नाहीं नाहीं टिफिनला अलांऊड नाहीं असं कांहीं दिलेलं मंग भांजी चपांतीचं
अच्छा मंग भांज्यां खातांत कां मुलं म्हणजे
हो हो मुलं आवडतं कां मुलं भाज्यां सगळ्यां आवडतांत कांदा पांत असते बघां ती पणं आवडते मुलांना
हां हां हां
आणि तांदूळ का भांजी असते ती पणं आवडते सगळें बालेभाज्यां खातं असं मेथी वगैरें
हां हां हां
हं फक्त ती नां म्हणजे मंग ते डाळींचं डा वरण वरण वगैरें डाळीचं प्रकार खातं नाहीं तं
हां म्हणजे वरण नंको होतं
आणि मंग भालेभाज्यां वगैरें हे खातांत
अच्छा मंग वर्ण वर्णासाठी कायं मंग तुम्हीं म्हणजे असं कडधान्यं घालता की डाळीचेचं प्रकार करतां
अ कडधान्यांमंध्ये मंग अंख्खा मसूर परंत हे अ आपलं हे कायं म्हणतांत ते आपल्यांला मंठ म मटंकी कि ज्यूस वगैरें हे प्रकार आणि डाळींचे उडी डाळं मुंगडाळं तुवंर डाळं असं
उडीद उडी डाळीची कशी आंमटी करतांत
आपली डाळं शिजूंन घ्यांयची कुकरमंध्ये ती दुकांनची जी जरा असती नां ती कोमंट प्राण्यांमध्ये थोडा वेळं भिजंत ठेवांयची आणि मंग आणि मग तिचं ते खूप ते काळा काळा कलर येतो ना भाजीवरती आमटीवर ती मग ती धुवून आणि तिची साल पूर्ण काढायची
हे उडीत अख्खे उडीत घेात की म्हणजे उडध्याची डाळ घेात
उडीदची दहा दोन प्रकारची पेटते ताई एक बिना सालीची भेटते आणि सालवाली पण भेटते
अच्छा म्हणजे तशी म्हणजे साल सालीसकट घेता तुम्ही
नाही पण मग माझ्या म्हणजे आईकडे घरगुतीच असते ना मग घर अस आमही वापर हा
तुम्ही पिकवता आवढील
हा उडी मग माहेरी माझ्या तूर मग उडीद हे ाळे होतात ना मग ते सांगते मी हरभरा हे घरीच असत लसूण कांदे हे सगळं घरचच असत
हा ना गावी असं हा एक म्हणजे हे आहे कि अ घरातलं सगळं आपल्याला खायला मिळतं
आणि मग कधी मग ते ते सग येत येणार असले का मग घरचाच भाजी वगैरे सगळे घेऊन येणार भाजीपाला दूध वगैरे
हे इकडे कसं असे फवारणी वगैरे मारलेले पण येतात त्यामुळे जास्तच कडधान्य हा हवणी मळतात पण इथे कसं ते परत मग प्रेशराईज करतात म्हणजे तिकडे कस तुम्ही डायरेक् शेतातून काढून आणून खाऊ शकता इथे तसं नाही ते तस म्हणजे गोडाऊन मधून बाहेर पा
पण ते लिक्विड म बुडावता मग तो फ्रेश भाजीपाला अस तो मग तोच येत मग तो तोच येतो तुमच्याकडे आम्ही स्वतः म ते लिक्विड मधलं स्वतः आम्ही ट्राय केलेलं आहे कोथंबीर पूर्कली होती त्या लिक्ड म बुडवली आणि मग ती पूर्ण आपली फ्रेश झाली आपल्यासारखी अशी लगेच अशी अशीच किती म त्याच्यापासून आपल्याला शहराला लेजला बघा कन्सर वगैरे
कॅन्सल हो ना हो हो तेच ना मग त्यापेक्षा ते गावी आपल्या शेतात करून खाल्लेलं खूप चांगलं ना हा इथे कस आता कोण कसं आणत कोण कसं म्हणजे हे कर तर ते आम्हाला पण समजत नाही ना आपण काय हा फ्रेश दि
आणि ते जो सगळं तुमच्याकडे तो सगळं म्हणजे खराब म्हणजे आपला फ्रेश भाजीपालाच भेटत नाही तुमच्याकडे सगळा खराब भाजीपाला असतो म्हणजे जो शेतकरी लोक तो गाईंना वगैरे घालताना तो भाीपाला तुमच्याकडे येतो तुम्ही खाता असं असं जास्त हम्म
तर ना इकडे कसं फ्रेश नाहीय तेवढा म्हणजे आता गावच्या ठिकाणी तुमच्या इथे कसं कि बाबा हा सगळ फ्रेश माल तुम्ही तुमच्या शेतातून काढून घेऊन येत आणि ते मग बनवता म्हणजे तुमच्या डळ्यात समोर ही सगळी प्रक्रिया होती आमच्या कसं नजरेआड होतं
म ते तस तुम्ही तुम्ही घेत ते घेता आणि खाता अस आम आम् श पूची भाजी अशी जरीच थोडी सुकलेली जरी दिसली तरी आम्ही घेत नाही आम्ही घरी येतो मग दुस दुसरीकडे दुसरीे बघतो नाही तर मण नाही घेतच नाही असं आणि उन्हाळ्याचं कसं भाजीपाला भरपूर सुकलेला असो तरी पण आम्ही नाही घेत मग
हा ना ना मी मी तर पाल्यावाज्या जास्त अवइड फळभज वगरे अस काय म्हणजे दुी किवा काकडी असेल, फ्लॉवर असेल हा म तशा भाज्या मग आम्ही घेऊन येतो मग, मग जास्त पालेभाज्या घेण्यात म्हणजे ते काय अर्थच नसतो, कारण ते सुकून जातात हा ते कस फ्रेश दिसेल तर म आपण घेतो पण ते फ्रेश अ आहे ते म्हणजे चांगल्या क्वालिटीच आहे कि म्हणजे ते अस
तुम्हाला का इतकं पॉसिबल नाही होत ना, इतकं इतक्या लांबून यायचं भाजीपाला फ्रेश घेण्यासाठी.
च ना तेच, तेच होत त्यामुळे मग आम्ही जास्त करून अवॉइडच करतो.
म्हणजे न खराब होणाऱ्याच भाज्या वापरत असल टोमॅटो बटाटा हीच जास्त युज करत असल वाप
टोमॅटो, बटाटे हेच आम्ही आता बोलली ना ते फ्लॉवर दुधी, वांगी किंवा मग बा
ते फ्लावर वगैरे ते पण स गरम पाण्यामध्येच धुन यूज करायची कोबी, फ्लावर
आम्ही आणि मग ते मग त्याची भाजी कर
ह मीठ टाकून काढून त्याच्याव खूप पावडर वगैरे माकलेला अस म वास येत ह खूप वास येतो बघा तिच म ते मीठ आणि म मिठाच्या पाण्यात टाकून आणि स्वच्छ धुऊून घेतलं का म इतका वास नाही येत.
नाही येत हो बरोबर तसच होतं
आणि तुम्हाला दूध पण इतकं फ्रे तसं आम्हाला दूध ताजं असतं बघा तुम्हाला इतंक दुध पण फ्रेश भेटत नाही.
काय बोलता
दूध दूध ते असतं ते सुद्धा इतकं चांगलं भेटत नाही तुमच्याकडे
हा, आमच्या इथे ते अ ते दू अ ते गोकुळचं दूध मागे एकदा मध्ये आलेलं. कि गोकुळचं दूध आम्ही म्हणजे असं चांगलं म्हणून अ पण यूज करतो पण ते त्याच्याच पण त्यांनी त्या ते लोक भेसळ करत होते. म्हणजे पिशवी आणली ना की दुसऱ्या दिवशी ती खराब होऊन जायची.
ति न तापो वा अगर नका तापू फ्रीज म ते पण अ त्याच्याम युरिया टाकलेला असतो, युरिया युरिया
त्या त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, की हा गोकुळ म्हणजे अ चांगलं ह्याच अ दूध आहे.
अमूलचे प्रॉअक्स होते ब का मागे ते किती ते लस्सी वगैरे ते आम्ही स्वतः अमूलचे दहीचे पॅकेट आणलेते, त्याच्या डायरेक्ट मध्ये आळे निघालेले होते. आम्ही ते एक एक मद आम्ही ते बी आणतच नाही ते कधी, मग घरीच ते दूध वगैरे आणाय च मग त्याच्यात थोड दही वगरे टाकून
म टाकून घरीच दही करायचं, हो हो. ते तर आहेच ते आता सगळंच ते बॅन केलंय ऍक्चुली वरणा हेचं अ हमुलच
हम्म हम्म. आमचे आमच्या हि त तेच्या पारसी डेअरी वगैरे सगळंच बॅन करून ठेवलंय.
अं पण म ही ही दुधाची प्रॉडक्टस वगैर फक्त ते राजहंसचे प्रॉडक्टसये ना त्याच्यामध्ये बेसळणे
अच्छा, राजभोगचे का?
ए राजहंस ते संगमने-संगमनेर तिकडचे ए त्याच्यामध्ये काहीच भेसळ काहीच नाई दूध-बीध त्याच्यामध्ये काहीच भेसळ नाई हम्म ते चांगले असतात, हो. तेच
अ तेचं ना म म म्हजे माझ्या बहिणीचे तिकडे येत ना त्यांच्या तिकडेचये ना ते. अ का संगमनेर तिकडे मग तिकडे आम्ही बघितले ना असं ते काहीच नाही पेड्या वगैरे ते खूप प्रसिद्ध आहे. राजहंस्ता लसी दही ताक दूध पण काही ते म्हणे आम्ही काहीच भेसळ करत नाही तूप पण त्यांचं एकदम छान असतं. सगळं हा सगळं नॅचरल सगळं आहे त्यांचं पण म सध्या आता म राजहंसचे खूप प्रॉडक्ट चालतंय श्रीखंड वगैरे लस्सी दही ताक हम्म
चालेल चालेल काही माझे दहा मिनटं झाले वाटतं तुम्ही तिकडून करा हां हां